हा आवाज येतोय
बोला ना
काय करायला चहा वगैरे झाला
हा चहा आत्ताच करून दिला बघा मुलांना मी काही चहा घेत नाही
हा हा
कि नाही चहा
हो आत्ताच झाला आमचा
हम्म हम् हम्म बोला की काय म्हणता आणखी काय नाही बघा काय नाही निवांत आपलं
हा हा
अहो ते जरा मला मोदकाची रेसिपी पाहिजे होती म्हणजे आता नवीन नवीन मोदक आलेत ना कोणत्या कोणत्या प्रकारचे हा म्हणजे कसे मोदक तुम्हाला येतात ना बनवायला
नवीन प्रकारचे नाही बघा ते गव्हाचे आणि तांदूळ उकडीचे बनव
हा हा ते काय आपण रेग्युलर बनवते ते खव्याचे मोदक माव्याची मोदक कसले कसले प्रकार ते आलेत की
अ मग ते खवा वापरून ते साच्यामध्ये भरत असतील ना ते खव्याचे मोदक म्हटल्यावर हा म मला पण एवढं माहित नाही ते हच म्हणजे चॉकलेट मोदक तेन बघून माहिती आहे
चॉकलेट मोदक माहिती नाही हो तुम्ही बनवलेत का
म्हणजे बघितले होते मी फोन मध्ये असे चॉकलेट मोदक म्हणजे बिस्कीट पासून वगैरे बनवतात बघा ते आता
बिस्किटांचे
हा बिस्किटांचे पण ओरिओ बिस्किट चे पण बनवतात आणि त्याला मोदकाचा शेप देत
हा तु्ही बनवले घरी
आम्ही घरी बनवले नाही असंच म्हणजे मोबाईलवर बघित
हा रेसिपी बघितलेली अच्छा हाा घरी एकादा ट्राय करून बघायला पाहिजे ना त्याशिवाय पण समजणार नाही ला
नाही नाही म्हणजे आपले का रेग्युलरचेच मोदक म्हणजे बरे वाटतात आपल्याला आपण कसे तांदळाचे आणि गव्हाचे आपण तळून आणि उकडून ते मोदक बनवायचं होतं पहिली पद्धती
तळलेल्यापेक्षा आपण होय उकडीचे मोदकच छान वाढतात
हो
लागतात माझ्या एका फ्रेंडने सांगितलं मला मैत्रिणी तांदळाच्या पिठाची पण म्हणली मोदक खूप छान होतात हा तांदूळ जळून आणायचं म्हणाले ह म एक वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं पाणी दर असं गरम करायचं आणि तेवढंच पाणी पण घ्यायचं एक वाटी पाणी आणि ते गॅस ते म्हणजे त्या पाण्यातच ते मीठ असं हे करत राहायचं चमच्यानी
हो मी
हा आणि ते घ्यायचं मग खाली मग मळून ठेवायचं मग आपलं काय रेग्युलर सारण असेल ते तुम्हाला काय काय घालायचं ते
हो हो त्याच्यात प्रकार भरपूर आहे आपण त्याच्यात का जु बदाम पण घालू शकते ना ते
हम्म जेवढं सारण छान असेल तेवढे मोदक छान लागतात नाही
हा हा
तुम्ही काय काय घालता सारणामध्ये
आम्ही काही ओले खोबर म्हणजे उकडीच असेल तर ओले खोबरे घालत अ त्याच्यात वेजचीिंग आणि गूळ घालून अ जगात जास्त म्हणजे रवा पण कधी कधी वापरतोय थोडासा थोडा प्रमाणे रवा
रव्याने पण छान लागतात किंवा फक्त खोबऱ्याचा किस असला ना ओल्या खोबऱ्याचा गोळ वगैरे
हो हा ते पण छान होते आणि उकडीचे मोदक छान लागतात
हो खूप छान लागतात
हो तुम्ही कसं बनवताय
हा मी पण तसच बनवते गव्हाच्या पिठाचे नाहीतर मग मैद्याचे मैद्याचे पण छान होतात मैदा मळून घ्यायचा पांढरे शुभ्र मोदक होतात आपलं रेग्युलर सारण
म्हणजे तळणीच उकडायचं
कडले
होय काय काय?
होय होय करतात की आणि खूप छान लागतात आणि दिसायलाही एकदम मस्त दिसतं पांढरे शुभ्र दिसतं. ते पण टेस्टी होतात मोदक.
म्हणजे आपण जे सारण वापरतय - - तेच ना?
हा तेच सारण तर आपण कसं गव्हाचं पीठ मळून घेतो ना तेच आपलं मैदा मैदा आणून ते मळून घ्यायचं. छान होतात. ते पण त्याच्यात आपलं रेग्युलर सारण - - हा, हे. ओल खोबर, गुळ, वेलची, जायफळ, आपल्याला जे आवडलं ते - - गोडीसाठी आपण घालू शकतोय गुळ - - म ते सारण - - भरून छान होतात मोदक.
करून बघायला पाहिजे करून बघायला पाहिजे मैद्याचे आम्ही केले नाहीत कधी मैद्याचे.
हा करून बघाना छान होतात ते पण. जरास वेगळ्या - - पद्धतीचं सारण करून एकदा बघायचंय तेच म्हणायला लागले मी काहीतरी रेसिपी सांगा तुम्हाला येत असेल तर - -
ह मग तुम तुमच्याकड आंबिल - - ब
हॅलो.
हॅलो आळूवडी वगैरे बनवत - -
हा हा हा बनवत - - ना.
हा हा.
तुम्ही बनवता की नाही?
हो. आम्ही पण बनवतोय.
ता म्हणजे?
म्हणजे पानं आधी आम्ही आणतोय धुऊन घेतोय. त्याला कोकम नाही तर - - चिंच लावून घ्यायची पाटेमागच्या बाजून ते खाज खाजते ना ते - -
हम् हम् हम.
आणि त्याच्यासाठी मग आपण आपले बेसनचे पीठ असत. त्याच्यात - - अ तीळ थोडे जिरे - - ओवा ती तिखट मीठ गरम मसाल्यात घालून सगळं एकत्र करायचं म्हणजे
ते मिक्सरला बारीक करून घेता का?
नाही नाही पिठात ते सगळं टाकतोय ना. जिरं वगैरे पुूड पण करून टाकले तरी चालत. ते मीक्सरला त्याल
होय होय
हो मग सगळं ते मिक्स म्हणजे आपण भज्यांसाठी मिश्रण कस करतोय त्याच्यापेक्षा जरा असं घ बनवायचं
हा हा
आणि ते पानांना लावायचं.
हा
आणि पानान लावून झाल्यानंतर मग त्याच्या घड्या पाडायच्या म्हणजे रोल केल्यासारख
हा दोर केल्यासारखे हा
भांड्यात पाणी ठेवन वरती आपण चाळण ठेवून त्या चाळणीला तेल लावायचं तेल लावायचं आणि ते पाने आपण रोल केलेली ते त्या चाळण्यावर ठेवून वाफ द्यायची त्याला
हा म्हणजे जसं उकडीच मोदक करतो तसं त्याच टाईपचा.
हो हो आणि वाप दिल्यानंतर ते शिजत शिजल्यानंतर मग आपण त्याला तळून पण खाऊ शकतोय नाहीतर आपण मग शलो फ्राय पण करू शकतोय.
हा हा अच्छा तळूनच छान लागत असत.
हो तळण म्हणजे कुरकुरीत होतात ना ते. जास्त कोण तेलकट खात नाही ते फक्त म तेलकट खात नाही. ते थोडस म्हणजे असं तेल टाकून पर
हम्म हम्म हा तव्यामध्ये तव्यावर नाही. तर मग कडाईमध्ये परतून घ्यायचं का थोड्याश तेलात
होय होय म्हणजे जास्त आता एक हो आता कोणाकणाला तेलाचा त्रास होतो जास्त तेल कोण खात नाही ते करून खातात हो छान होतात आम्हाला तळूनच आवडत.
हो आमच्यात सुद्धा तळूनच आवडतात. आळूच्या वड्या कोथिंबीरच्या वड्या पण छान होत अळूच्या वड्या कोथिंबीरच्या वड्या
हा ह हो तुम्ही रोडा बनवताय का तुम्ही हा कशी रेसिपी आहे म हा मी नाही कधी बनवलं एकदाच बनवलं ते काय नाही ब
हा कोथिंबीर आणायची बारीक चिरून घ्यायची स्वच्छ धुऊन घ्यायची त्याच्यानंतर बेसन पीठ आपण आळूच्या वाड्यांना कसं मिश्रण करतो ना तसच मिश्रण करून घ्यायचं हा त्याच टाईपचं आणि त्याच्यानंतर ते सगळं म्हणजे एकदम पातळ नाही करायचं ते मळता यावं असं कोथिंबीर घालून बारीक चिरलेली हा हा घट्ट मग तस त्याच टाईपच ना आपण त्या चाळणीमध्ये ते रोल करून ठेवायचे त्याचे उकडून घ्यायचं ते ते कट करायचं आणि तेलामध्ये तळून घ्यायचं छान होता त्या पण कुरकुरीत मस्त होतात
आता करून बघायला पाहिजे आता कोथंबीर वगैरे स्वस्त होते ना भाज्या अ
हो हो तुमच्या कड स्वस्ताय
अ स्वस्त व्हायला लागले आता
हा हा ह मध्ये मध्ये उन्हाळ्यात खूप. महाग असे नाइ.
हो मध्ये मध्ये महाग म्हणजे भेटतच नव्हती, अस आणि भेटली तररी किती पन्नास ला एवढीशी छोटीशी.
होय होय आमच्या इथ पण ऐंशी रुपयाला पेंडी होती, पर
हा मग महागच होते आता म्हणजे. पावसाचा कस दिवस येईल तस मग कमी.
हा हा स्वस्त होतात भाज्या.
हो आता बघा पालेभज भाज्या वगैरे आता स्वस्तत. तिनवाला.
हो, जसा पावसाळा चालू होईल तस भाज्या स्वस्त होतात. पण अजून पण आहे, जरास तर.
हो दर आता हाय. पाऊस नाही ना त्या जाव.
हं, मेथी पस्तीस चाळीस रुपयाला एकय. शेपूची भाजी पण पंचवीस, तीस,
हो म्हणजे पाले भाज्या आता माहागच आहेच.
महाग आहेत. होय होय. आणखी ह्या दुसऱ्या भाज्या पण महागच आहेत. होय होय, उन्हाळ्यात महागच असत. ते.
आता टोमॅटो पण महाग झाले.
हो होय टोमॅटो, तुमच्याकडे काय रेट आहे टोमॅटोचा?
आमच्याकडे आता पन्नास रुपये किलो आहे.
हो आमच्या इथं पण सेम. दुसऱ्या भाज्या तर भरपूर महागाय. वांगी शंभर रुपये किलो, त्यांना तत्काय घेवड्या च्या शेंगा बघा. त्या पस्तीस रुपये पावशेर. कशा झाल्या बघा एकशे चाळीस रुपये रुपये किलो.
भर पूर महाग म्हणजे खा, घेन, च आता हे उरलं च ना
होय. नाही आओ पाचशे रुपये बाजारात घेऊन गेलं की लगेच संपतातच. पाचशे रुपये मध्ये काहीच भाजी येत नाही. एवढी महागाई वाढवली.
भाज्या जोडाने सगळीकडे च म्हणजे सगळ्यांचेच दर वाढलेत आता.
होय भाज्या वाढल्यात, स्वयंपाकाच तेल गोडे तेल वाढलंय, सगळं पेट्रोल वाढलंय, गॅस वाढलाय सगळं वाढतंयच.
रिचार्ज पण वाढला आहे.
पण वाढलंय. सगळं वाढूनच येत. ते.
हम्म आता मगं सामान्य लोकांना नाही परवडत.
होय काय करायचं मगं सामान माणसांनी ज्यांचे हातावरची पोट आहेत? म्हणा खेडेगावातल्या लोकांनी काय करायचं तसल्या लोकांनी अवघड आहे ना आणि ह्या वस्तू अशा आहेत
अ चालते तुम्हाला करते कॉल!
हो हो ठीक आहे.
हा.